ह नमस्ते. हो झाले जेवण.
हग भाजी. भाजी पण काय करावी?
हो ना. पहिली मनच आहे ना कि कि तती भाज्या असल्या तरी, भाजी काय करावी हा प्रश्न कंटिनू स्वयंपाक करणारे त्यांच्यासाठी असतच आहे आणि घरातल्याना विचाराव ते ख काहीतरी
करर् काय तरी
आणि काहीतरी हा हो मुलांना बाहेरच ख य म्हण कि घरच नको बाहेरच पाहिजे.
बाहेरचच पाहिजे पण तेथं हेल्दी पण नाही ना विटॅमिन्स भेटत नाही त्याच्यात. हो मेन तेच आपण स्वच्छ करून, सगळं आपण योग्यतेने बनवतो.
हो ना. स्वच्छता मेन म्हणजे बाहेरच मागवण स्वछता तर नाहीच, पुन किती दिवसाच काय टाकलंय त्याच्यामध्ये किती केमिकल मिस मिस
ह ते टिकवण्यासाठी मग ते केमिकलच स् पर करतात ना ते ताच अन्न अन नाही राहत. आणि कसं येत पावसाचं तर ते बर आपण नाही मागवलेल आणि मुलांना खाऊतेल पण कसं तर माश्यांचं प्रमाण जास्त वाढेल. हा पण असं आजारी
नाही पण आता हे पिझ्झा, बर्गर हे असे वेगवेगळे पावभाजी म्हणा, पावाचे प्रकार हे हे तुम्ही घरी तीच पावभजी तुम्ही चपाती सोबत दिलं तर मुलं आवडीन खातील. पण आपलं इथ असं झालंय की आता करण हि नको. आ मागून करण्याची मेहनत नको. हा कर मेहनत नको पोटात काय काहीतरी जायचंय म्हणून जायचंय
जायचंय. तर ते रोज खाणं सोयीस्कर नाहीये. रीराला हा मुलींमध्ये तर हा जास्त प्रॉब्लेम दिसायला लागले पीसीओडीचे. त्याच्याने कसे मगणार? वेट ल अं म्हणजे वजन वाढत
वजन वाढतं, आणि घरात बसून बसल्या बसल्या मागवायचं, तिथंच बसून खायचं.
तिथच मग, वर्कआउट पण करायचं नाही. मुला व तसेच म्हणजे असं ल्ठपणा वाढ
हो ना, हो ना, हा. आता तुमचे मुलं पण लहानच असतील, पण बाहेरच म्हणलं की कधी जेवायला म्हणजे नाही म्हणणार नाही, पण घरची पोळी भाजी म्हणलं, नको मला आज भूक नाही म्हणतील.
घरी म्हणजे आपण मीठ, साखर वगैरे असं किती परफेक्ट मुलांचं असं बघून टाकतो आपण. बाहेर म्हणजे कसयं, त्यांना स्वाद लागलं का मग नाहीच म्हण
नाही स्वाद पण नाही लागू द्या पण तरी पण बाहेरच म्हणजे मुलं खातात आवडीन.
खातात आवडीने, मग आपल्याला डायबेटीसचा प्रकार जास्त पाहायला भेटतो. बीपी वाढते.
बीपी, शुगरचं प्रमाण, लहान, लहान मुलांना शुगर होत चाललंय.
हो शुगर होत चालय, आता त म्हणजे असंये की आपणच खातो प्रेग्नेन्सी मध्ये. मग ते कसये.
आणि पहिलं काही, प्रेग्नेन्सी मध्ये काही नव्हतं पण आता अस झालंय की,, बाहेरच काही खावं वाटलं की बाहेरचं खावं लागतं.
खाव लागतं, आणि मग कसंय मुलं जन्माला येण्या अगोदरच त्यांच्यात ज्या डायबेटीसच्या प्रकारात दिसून येतोय भर पुर जणांमध्ये, आमचे की तसचये की चारशे डायबिटीसे त्या मुलीला. रोज इन्शुलन्स यत, हो रोज इन्शु लनस येते, तिने आता म्हणजे आधी हट्ट करायची ती गोड खायचा, आता तिला पण सवय झाली की इन्शुलन्स घ्यायची. तिची तिचीच म्हणजे, असं कमी करून दिलं की जिथे पण गोड राहते ना, गोड खायचं. किंवा बाहेरचा फास्ट फूड, जातच नाही ती, घरी पळून ये ते. प्रोग्राम राउ द्या, काही राउ कूठे फेस्टिवल मध्ये, नाही ती स्वतःच घरी चालली जाते. खातच नाही ती, असअन्न बघून.
हा हा हा, तिला आता ते सहन करावं लागतंय ना त्याच्यामुळ.
हो, तसं म्हणजे कसंये बाकी मुलांना च राहत नाही, म त्यांना अस अनुभव नाही राहत ना, काय होत ते खाल्ल्याने असं.
हो, हो, हो, हो पण त मुलं पाहिले की लक्षात येतं,, आज थोडस वाटतंय की ज्यांन च वजन वगैरे नाहीे, पण ते पुढे चालून वाढ
हम्म हम्म तस सांगतात, लई खाल्ल्याने कुठे वजन वाढतात ते तुमच्या शरीरासाठी चांगलं लं नाहीय ना.
हो ना, हो ना. आणि बाहेरच्या गोष्टी त नाहीच, हा बाहेरच्या गोष्टी त काहीच चांगल्या नाईये. आता हे ड्रिंक करतात, फ्रू ते कोकोकोला हे. सगळे, ते पण चांगलं नाहीये मुलांसाठी, लहान मुलांसाठी त नाहीचे. कधी आपल्या जमान्यात कधी भेटलं होतं ते लहान नाहीच.
नाहीच, ते त काहीच नाही. कसं म्हणजे घरच आपलं कसंय, की इजी म्हणजे आपला पचायला पण हल
हो हो.
लवकर पचतं. जसं फास्ट फुडने नाही होत ना, ते दोन, दोन दिवस लागतात. आपण पिझ्झा खातो त ते दोन, एक दिवस आप ल्याला पचत नाही. अस अस त्यासाठी म आपलं पोट वाढ
हो हो, हो ना. हो ना, त्याच्यामुळे ते डॉक्टर म्हणजे आता, प्रत्येक मुलंच डॉक्टर होत चाललेत, द कोणत्याही दवाखान्याचा तुम्ही खूप जास्त गर्दी दिसली तुम्हाला त अस नाही, हो प्रत्य त्येक डॉक्टरला अशी इतकी गर्दी आहे, कोणताच दवाखाना कुठेच एवढी गर्दी नसेल, ती की दवाखान्यात नाही. हे सगळं हे बाहेरच खाणं, चांगलं न खाणं हा.
त्याच्यात कसय आपले पैशे म्हणजे दोघीकडे आपण बाहेरच खातो. वाया डॉक्टरांकडे ही वाया.
वाया न, त्या गोळ्या औषध, ते बाहेरचं खाल्लेल वेगळ आणि पुन्हा गोळ्या औषध ध खाणं ते वेगळं, ते जिरवण्यासाठी पुना हे खायचं.
ते हो कसे मग एक वेळेस पण, खायची सुरुवात झाली मग म वजन वाढलं, मग जिम मध्ये जा, मग त्यांचे वेटलॉस करा, त्यांची मी मेडीसीन घ्या म्हणजे सगळा खर्च आपलाच आहे, त्यापेक्षा हेल्दी खाल्लेलं बरं ना.
हो ना, आता मुलांना पण जस आपल्या घरामध्ये चाललंय, समजा आई वडील हे खात्यात, जस आई वडील मागतील, त्यांच्या तसे तसंच मुलांना, पण वाटत जात आणि फ्रुट खायला पाहिजे. आता माझी मुलगी आहे, ती मुलगा आहे त्याला खूप जास्त जंक फूड आवडतं, असं वडापाव पाहिजे, पावभाजी पाहिजे. पणं मुलीला नाही चालत, तिला प्रत्येक गोष्ट अशी, फ्रूट द्या तुम्ही कोणतीही फळं द्या. ती फळं इतक्या आवडीन खाती की कोणतच फळ खाणार नाही म्हणून नाही, ती फळ खाते प्रत्येक
हा ना, माझी मुलगी तर पास्ता बघून इतकी खुश होते म्हणजे तिला पास्ता अस नाव सांगता, इतकी पडते म्हणजे पास्ता खूप आवडतो तिला.
हा हा हा, पण ते पण घरी बनवून दिलं तर, मग ते पण चांगलं आहे हा.
ते आता मी तेच, आदी म मी मैद्याच असं मागवायची, ते हेल्दी नाही. मग आता कसं आहे मग ते अमेझॉन, फ्लिपकार्ट व म्हणजे ते हेल्दी रागी पास्ता ते पण उपलब्ध झालेले त्यामध्ये असं बाकी गोष्टी खूप चांगल्या हो मॅगी, नूडल्स म्हणजे तसं कसं आपण असं जितकं हेल्दी देता येईल
हो आता आम्ही बऱ्याचशा गोष्टी घरीच करतो पावभाजीची भाजी करायची, त्याच्यासोबत चपाती सोबत द्यायचं पाव नाही, पण चपाती सोबत द्यायची ती. आणि मुलं हा मुलं बाहे सगळ्या भाज्या नाहीत मुलं लहान फ्लावर नाही खाणार, शिमला मिरची नाही खाणार. मग ते पावभजी मध्ये टाकलं की त्यांना कळतही नाही काय काय टाकलं ते. सगळ्या भाज्या पोटात जातात.
सगळं भाज्या पोटात जातात. विटॅमिन्स पण भेटतात पराठा प तसंत मी तिला पराठा बनवून देते.
हो आणि तेच चांगलंय मुलांसाठी घरच जेवढं होई तेवढं आणि ते बाहेरच खाण्यामुळे दूध, तूप हे असं मुलांना खाण्यातच येत नाही.
हो खाणे तसच नाही आणि कसे बाहेर म्हणजे पनीर पाहतो आपण क तेच पाया न्यूज येथे किती किती म्हणजे असं केमिकल
इच्छ आमच्या इथे तर चार-पाच दिवस झालं दूध कसं दूध नाही, चहा नाही ना काहीच नाही. दुधच आणलं नाही आम्ही. ते बघून इच्छाच होईल कसलय काय माहिती.
म्हणजे आता खाऊ नका, बनवू नका. आंबे, आंब्याचा रस ते पण आता सं
आता आंब्यामध्ये पण मी मागे पाठीमागे आब आणलेले तो अंबा त्या कापला तर त्याला कोय पण नाही लागले. पण आंबा पिवळा जरद एक गोड ये. कसा केला असेल तो आंबा. किती केमिकल असणार आहे ते
किती केमिकल. माझ्या मुलीला तर स्य चालं तिने आंबा कापून दिला तिला खायला, असं तोंडला चगरं म्हणजे सिइनफेक्शन होऊन गेलं. ते संग डॉक्टरांकडे घेतलं. डॉक्टर ति हे मँगो खाल्ला असेल त्याच्यात केमिकल असेल व ती लाकलेलं
हां-हां-हां-हां
म्हणजे असं म्हणजे किती नुकसानदा
हो मध्ये पर्यंत. मी म्हणते ना, मी आणलेले आंबे मी टाकून दिले तस् ज्याला तशी.
म्हणून तिलाता आता देतच नाही. काय उपाय क म त्यापेक्षा घरच आणलेलं जेवळा खाऊत
हो-हो-हो आणि घरचं होईल तेवढं जास्त, गावरन भेटेल तेवढं जास् चांगलं ए, फास्ट फूड चांगलं नाहीच ए. ते कशा प्रकारे करतेत ते, आहे ते मैद्यापासून बनलेलं असतं आणि पुन्हा त्याच्यात अस्वच्छता खूप जास्त. कुठल्याही शॉप पर जाऊन बघा ते, हां-हां वाढते.
हो, लहान लहान मुलांमध्ये किती म्हणजे आता हार्टचा प्रॉब्लेम येतोय.
हो ना, हो ना, हो. आणि वजन पण खूप जास्त, खूप वर्कलोड आहे त्य पण्णं पण अभ्यासाचं ते पण तरी वजन नाही कमी होत त्यांचं. हां आई छोट्या-छोट्या मुलांचे असे नागाड्यासारखे पोट निघाले ते जंक फूड खाऊन खाऊन. ते पचतच नाही तसच पटामध्ये साठ टून राहतं.
मॅगी, मॅगीचं प्रमाण तितक की दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी मुलांना मॅगी हवीच. चीज, मॅगी. असं आहे खूप. म्हणजे मॅगी कसं हेल्दी वस्तू नाही आहेना. ती जिरायलाच दोन-तीन दिवस.
हो स्वयंपाक घरात म्हणजे कंपल्सरी मॅगी पाहिजेच आहे.
पाहिजेच. घरात तर म्हणजे असं जिथे मुलं. तिथे प्रत्येकाच्या घरात मॅगी दिसेलच. ते तर असं फास्ट फूड हो. तेच की. आपण त्यांना घर घरी हेल्दी. बनवलेले तर म्हणतात आपण शेवाया त्या द्यात ते खात नाही मुलं. नाही याची चव दुसरी आय.
तेच ते कस तयार केलं नूडल्स झाले. काहीच नाही त्याच्यामध्ये कसले मसाले असतात टाक खाय बिस्किटचं प्रमाण बघा. मैद्यापासून बनलेलं असतं. बिस्किट खाल्लं तरी लोकांना पचत नाही.
पचत नाही.
रोज बिस्किट झालेत. नियमान. दूध द्या. न द्या. पण बिस्किट पाहिजे. हा आणि हे जंक फूडस. हे बाहेरचे. पदार्थ. खाण्यापेक्षा सकाळी सकाळी आपली. चपाती भाजी खाल्ली. सकाळी एक तर किती आराम.
माझ्या आधीस तसच म्हणायची. नेहमी सकाळी चहा सोबत मस्त गरम करून तुपामध्ये. असच खायचं तुम्ही आता कस मुलांना बिस्की बिस्किटाची सवय लावता म्हणे. तीची कि हेल्दी थोडी आहे म्हणे.
मुलांलानाही असं झालंय की. बिस्किट झाले की बस काहीच नको मला बिस्किट दे. ब्रेड दे. ब्रेड द्या. बिस बिस्किट द्या सगळं बाहेर. त बाहेरच्या गोष्टी, बाहेरून येणाऱ्या गोष्टीच नाही चांगल्या. मैद्यापासून खूप कमी प्रमाण केलं पाहिजे हळूहळू. हां, आणि कळतंय कि लोकानला चांगलं नाहीेये, बघू आपण आणू करणत आणू हळूहळू.
हो आपणच मुलांना सवय लावू, लावू मंग तेच मंग दुसऱ्यांना सांगतील त्यांच्या मित्
सांगते-सांगते आणि आपले लेकरं हेल्दी दिसायला लागले की मंग पुन्हा दुसऱ्यांनाही वाट तिलारेगडे हे चांगलं. घरचं खात्यात म्हणून ह्यांचे मुलं चांगलेत. हो.. हो.. हो.. चालेल हो ठेव.